हॅलो.
हां बोल ना.
हा काय म्हणते काय करताय?
काय नाय ग तांदूळ निवडताय.
अच्छा.
हम्म.
हो का हो झाल्यातच हायत आता.
हो का.
हा.
उठला का तुझं बाड?
नाय ग झोपलाय ना उठेल आता अर्ध्या एक तासानी.
हाव का.
हो आता कसं लग्न झालं तर खूप जिम्मेदऱ्या येतात नाय का.
हो ते तर आहेच.
हा लग्नाच्या आधी कसं आपण आझाद पंची टाईप.
हो आपल्या स्कूल कॉलेजच्या वेळे- वेळेस तर आपण काय काम पण नव्हतो करत काय रिस स्पॉन्सिबिलिटी पण नव्हती आणि काहीच नाय. पण आता लग्न झालं तेव्हा पासून आता संध्याकाळची आता माझी संध्याकाळची तयारी सुरुय.
हो तसच राहते ना.
तुला आठवतय का आपण बारावीला होतो तर तुझ्या घराच्या समोरच कॉलेज होत आपलं.
हो आठवते ना आधीच्या गोष्टी तर विसरूच शकत नाय.
हा बरोबर आहे मी सातच्या बसणं यायची तू मेकअप करत राहायची आठ वाजवायची मग कॉलेज ला जायला.
हो आणि प्रेअरता तर आपण कधी केलीच नाय सकाळची.
हा तुझ्या तुझ्या पासूनच नव्हतो करत.
डायरेक- डायरेक्ट लेक्चर. हो डायरेक्ट लेक्चर ला.
हा तुझं मेकअप नव्हतं संपत ना.
तुझ तुझं दुसरं सेक्शन असल्यामुळे तुला भीती वाटत होती.
हा मला खूप भी ती वाटायची आमच्या सेक्शन मध्ये कोणी म्हणजे तस जास्त लेट येत नव्हते ना मी एकटी जायची मस्त.
हो.
स्नेहा आणि मी येत होतो तुझ्याकडे एक तास थांबत होतो तुझ्या घरी.
हो तुम्ही येत होते तेव्हा माझी तयारीच नव्हती होत ना.
हा जस्ट तू आंघोळ करायला गेली राहत होती आम्ही येत होतो तेव्हा.
हो.
हा पण खूप मजा यायची नाय का हा.
तुम्ही आधीचे दिवस आठवतात आता ते दिवस काही परत येऊ नाय शकत.
हा आता आपण एक्सक्यूज नाय देऊ शकत ना आता बरोबर टाइम वर उठावं लागते नाय का.
हो मी तर कधीच नाही उठत होती उठली कधीच नाय कधीच कोणते काम पण नाही केले. तुम्ही माझ्या घरी पण येत होते, तरी मी तुम्हालाच म्हणत होते स्वयंपाक बनवा.
हो ग होत ती स्नेहा खूप छान करायची स्वयंपाक नाही का? ती जास्त बनवत होती.
बिर्याणी बीर बनवून देत होती ती.
हा अंडा बिर्याणी पण, खूप छान बनवायची ती.
हुंअ आपण आपण तिच्याकडे पण गेलो हो तो. आपण तिच्याकडे पण गेलो होतो, तेव्हा पण ती पिझ्झा वगैरे बनवून देत होती ना, आपल्याला.
हा हा. ती म्हणजे छान कूक हाये एक, ती जर त्या याच्यामध्ये तिने काही केलं अस त, तर ती समोर गेली असती खूप
हा तिला इंटरेस्ट पण आहे स्वयंपाक
हा कुकिंगमध्ये इंटरेस हाय तिला आणि छान पण करते ती.
हो चांगलं करते स्वयंपाक.
हा तुला आठवतय का? आपण एकदा अ घरच्यांना खोट बोलून फिरायला गेलो होतो. तीनीच ते मसाला भात वगैरे कडी वगैरे बनवली होती.
हो हो, आठवतय ना, आपण गेलो होतो तिकडे चांदपूरला गेलो होतो आपण फिरायला.
हा चादपूर ला घरी पण खोटं बोलावं लागलं होत.
हो. हो बरोबर हाय आणि आपल्याला किती लेट झालं होतं? यासाठी पण
हाव ना, घरी माहीत होता, होता राहिलो होतो, आम्ही तर.
रात्रच झाली होती पूर्ण ये येतपर्यंत आपल्याला परत.
हो, तेव्हा राहलेलो वाटते आम्ही तुझ्याकडे.
हो, त्या दिवशी तुम्ही राहिले होते ना, आमच्या घरी बनवलं होतं आपण मसाला भात, कडी वगैरे ग्रे
हा हा. राधी होती बरोबर हाय.
आ आपली अजून एक अ फ्रेंड होती तेजस्विनी तिच्या तिची मम्मी पण किती रागवत होती तिला?
हा अरे, तिच्या मम्मीने माझ्या पप्पाला फोन केला होता आणि म तू सांगल सांगितल होत की भीजायला गेले बा वगैरे म्हणून मी सांगितल होत की, मी स्नेहाच्या घरी चालली आहे बा म्हणून
हो खूपच घोळ झाला होता तेव्हा.
खूपच घोळ झाला होता म्हणून आपण खोटं पण बोलत होतो, आता कुठे? आता तसे दिवस नाही येत वापस.
नाही आता, आता तर खोटं पण नाही बोलू शकत ना, इकडे म्हणजे प्रत्येक गोष्टी हजबंड ला कुठ गेलंय? तरी सांगूनच जावे लागते.
हा, ते तर हायेच आता, आपण पण मॅच्युअर झालो ना, खोटं बोलण्याची आता वेळ पण येत नाही आपल्याला.
हा. ते सगळं तर कॉलेज टाइम मध्ये होतच बहुतेक, मला वाटते की, सगळ्यांसोबतच कॉलेज कॉलेजच्या टाइमात तर, त्यावेेळेस तर सगळ्यांसोबतच सगळे कोळू काय नाही काही रिझन साठी तर, खोटं बोलतच असतील असं वाटतय मला.
हो ते तर आहेच.
हम्म.
हम्म... म्हणजे सगळी आपली लाईफ एन्जॉय करतात... काही टेन्शन नाही राहत ना... तेव्हा नाय का?
हा... तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी पण नाही राहात... टेन्शन पण नाही राहत. आ... आणि काहीच नाई, जॉब नाई, काइ नाइ राहत. तेव्हा आपलं कॉलेज टाइम राहते... हम्म.
हा ना... नाही पैसे कमवायचं टेन्शन राहत आणि तेव्हा समजतही नाही... एवढं करिअर एज्यु केशन... एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेव्हा सिरियसली आपण घेतच नाइ... नाइ का? मग जेव्हा लग्नच हो ते... जेव्हा... अं... पैसे कमवायची वेळ येते... जेव्हा दुसऱ्यांच्या भरवश्यावर आपल्याला राहावे लागते तर तेव्हा अक्कल येते आपल्याला.
बरोबर आहे. तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी समजते. आता पहिले तर... मी तर कुणाशीच... म्हणजे मला काही समजतच नव्हतं... मला असं वाटत होतं का हं... लग्न झाल्यावर पण काहीच नाही... म्हणजे इकडे आम्ही दोघेच राहतो ना. तर असं वाटत हम्म... असं वाटत होतं माझं लग्न व्हायच्या आधी इतकी... काहीच नाही बा आम्ही दोघच राहू तर तेवढं काही टेन्शन नाही राहील.... असं वगैरे... पण तसं... तसं काहीच नाही आहे पण.
हा... मला पण वाटत होतं मस्त... दोघच राहू, मुंबईला लावू... राहू मस्त मस्त एन्जॉय करू... हाहा... मस्त जॉब करीन मी पण... छोटा मोठा... मस्त अशी... अशी मनात धरून आली होती मी
हो.
हा... पण सगळं कसं उलटच होतय... जसं विचार करतो तसं काही होत नाही.
आपण जसं ठरवलं तसं तर... कधीच काइ... होतच नाही.
हा ते तर आहेच... इसी को लाईफ कहते हैं.
हा एसीको लाईफ केहते हैं... अजून मुंबईमध्ये मुंबईमध्ये फिरली वगैरे नाही का मग... तीन वर्षात कुठे तू?
अं फिरली म्हणजे मी... जास्त नाही फिरली... तरी मोस्ट ऑफ द... म्हणजे स्पॉट बघितलेच आहेत माझे. एकदा गाडी वगैरे केली होती ना... गेली होती मी... तेव्हाच पूर्ण मुंबई बघितल्यासारखी बघितली म्हणजे पूर्ण मुंबई तर नाही बघून होत म्हणा... पण मेन मेन... जे स्पॉट आहेत ते बघितली मी.
अच्छा अच्छा. हो... म्हणजे मी पण... मेन मेनच बघितली... म्हणजे जे एकदम फेमस आहेत. तिथेच गेली मी.
हा... आमचं पण तसंच ए... हम्म... मी तर आता मागे लागते माझ माझ्या हसबंडला आता फिरवा फिरवा... ते मुलाचे बहाणे देत राहतात ते फक्त... एवढुश्या मुलाला घेऊन कुठ ते फिरवू?
माझ्याकडे तर तसं काही प... तसं काहीच नाई ए तरी पण माझे हसबंडला कंटाळा येते माझे हसब बंड म्हणतात की एकच दिवस... एकच दिवस सुट्टी मिळ
हा... त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा... कसं ते थकून जातात ना ते... हप्ताभर एवढा प्रवास... दगदग टेन्शन
हा मण मग काही आपलं आपण तर घरीच राहतो पण मग काय पण आपण पण घरी राहून राहून असं बोर वाटत.
बोर होते हा तेच. दोघांचं पण सिच्युएशन एमे एकामेकाला समजला देवाचं होऊ शकत.
हा बापरे आ आता तर आता पावसाळा वगैरे सुरू झालाय तर मी एवढं बघते सोशल मीडियावर वगैरे म्हणजे खूप जातात फिरायला वगैरे खूप जण जात आहेत.
हा ना मस्त एन्जॉय करतात. ट्रेकिंगला वगैरे गेलीये का तू कधी? ट्रेकिंग ला वगैरे गेलीय का तू कधी ट्रेकिंगला?
नाही ग ट्रेकिंगला वगैरे कधीच नाही गेली मी तो एक एक्सपिरियन्स अजून घेतलाच नाही आहे मी.
हा मी पण नाही गेली पण माझे हसबंड वगैरे जातात तर ते सांगतात खूप मजा येत ते बा मनुज
हो मला आहे इच्छा ट्रेकिंगला वगैरे जायची पण तेच येते ना मधात. वेळ हे ते.
हो ते तर आहेच.
हा कधीच नाही गेली मी पण मला एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स करायचा आहे मला ट्रेकिंग वगैरेचा
हा कोणा कोणाला कस शॉकच राहते ग फिरायचा मस्त ते लोक आपली लाईफ एन्जॉय करतात मस्त. फिरत राहतात.
हो कोणी कोणी म्हणजे असं काही थकत नाही काही नाही म्हणजे एखा सुट्टी आली की म्हणजे वीकेंड मध्ये तरी जातातच कुठे ना कुठे म्हणजे कोणा कोणाला शोकस राहते.
हा ते तर आहेच.
बाहेर जायचा फिरायचा.
हा मी जास्त अशी फिरली नाही आहे कुठे म्हणजे नाहीच फिरलीय जास्त अशी ट्रिपला वगैरे जास्त मी गेली नाहीे.
मी तर स्कूलच्या वेळेस स्कूलच्या वेळेस पण सगळे ट्रीप ला गेली आणि तुला आठवत का आपण कॉलेजमध्ये होतो तेव्हा पण ट्रीप ला गेली होती मी.
हा हा माझ्या लक्षात आहे तुम्ही सगळेच गेले होते फक्त मी नव्हते. आली तेव्हा हा हा.
पण सोनू पण होती तेव्हा.
हा हा तुम्ही सगळेच गेले होते फक्त मी राहिली होती तिथे. मग हा मग तुम्ही गेल्यानंतर तुम्ही जातपर्यंत मला काही नाही वाटलं मग तुम्ही लोक गेल्यानंतर मला खूप सुनासुना वाटत होता. म्हणजे असं वाटत होत जायला पाहिजे होतं बाऊ म्हणून ट्रीपला.
हो ग त्या ट्रीपमध्ये पण खूप मजा आली होती म्हणजे ते कशी म्हणजे बारावीत एक तर काही अन्युअल फंक्शन पण नव्हं आपला आणि ट्रीप पण नव्हती त्याच्यामुळे मग अकरावीतच पूर्ण एन्जॉय करायचा होता.
हा अ गं पण आपण डान्स केला होता ना एलेव्हनथला गेला होता की ट्वेल्थ ला गेला होता आपण?
एलेव्हन्थलाच केला आपण कारण ट्वेल्थला आपलं अॅन्युअल फंक्शन पण नाही झालं आणि ट्रीप पण नाही गेली आपण एलेव्हन्थमध्येच अॲन्युअल फंक्शन पण होता ट्रीप पण गेली होती इलेव्ह्थमध्येच केला होता आपण डान्स वगैरे.
हा का तेव्हा पण खूप मजा यायची नाही ते डान्स प्रॅक्टिस करतानी मग स्टेज वर डान्स करतानी किती मजा करायचो आपण?
हो डान्स प्रॅक्टिसच्या वेळेस पण खूप मजा येत होती.
हा.
त्या सोनूच्या घरी जात होतो ना आपण प्रॅक्टिस करायसाठी.
हा ती ताई छान शिकवायची डान्स ती छान डान्स करते ताई.
हो त्या ताईची पण मुलगी अ तुझ्या मुला एवढीच आहे ना?
अगं हो म्हणजे दीदान झाला आणि आठ दिवसांनी तिची डिलिव्हरी झाली म्हणजे तिची मुलगी झाली.
हा म्हणजे काही दिवसांचाच. फरक आहे म्हणजे.
हा काही दिवसांचाच फरक आहे. पण ती खूप ऍक्टिव्ह आहे म्हणजे मुली राहतातच म्हणा ऍक्टिव्ह पण मुलं थोडे कमीच राहतात.
नाही पण म्हणजे तुझा मुलगा वाटतो म्हणजे ऍक्टिव्ह त्याच्या हच्यावरून.
हा. म्हणजे ऍक्टिव आहेत तो अस नाही की ऍक्टिव नाहीय पण कस मुलांना थोडा वेळ लागतो त्या क्रिया कर त्यांनी मुली त्या लवकर करून घेतात असं आहे त्यांच
त्या दिवशी त्या दिवशी तुझ्या स्टेटस पण बघितला होता मी मस्त पावसात.
हा त्याला खूप हा त्याला खूपच आवडतो पाऊस पावसातच सोड म्हणतो. पाऊस आला की रडण सुरू करतो तो मला पावसातच सोड म्हणतो.
हा त्याचा आता पहिला पाऊस आहे का हा दुसरा आहे वाटते.
सेकंड आहे पण तेव्हा खूप छोटा होता आणि तो पहिल्या वेळेस.
हो म्हणजे ते पा तो पावसाळ्यातच झाला ना म्हणजे पावसाच्याच दिवसात झालाय ना तो.
हा पावसाळ्यातलाच आहे तो आणि कसं म्हणजे अ आम्ही त्याला बीचला वगैरे घेऊन गेलो मागे तर त्याला म्हणजे तो पाणी दिसला तेव्हा त्याला खूप मजा आली तर आता तो तसाच समजतो मस्त. एन्जॉय करायला बघतो पाणी याला की हा असंय त्याचं- -
बीचमध्ये पण गेला होता का म्हणजे पाण्यात वगैरे गेला होता का?
मी मी नेली होती त्याला थोड्या पाण्यात वगैरे त्याचे पप्पा त बिलकुल जाऊच नाही देत नाही नाही नाही नाहीच करतात. ते पाणीच बंद आहेत. तर हाच असा आहे तर मग तो बीमारच होईल असंच करत तर हातात ते खूप घाबरतात मीच त्याला घेऊ घेऊ जाते.
हो.
त्याला पण एन्जॉय करता आल्या पाहिजे ना असं म्हणजे एकदम जपून ठेवलं तर कसं चालेल?
हा एकदम जपून ठेवलं तर मग त्यांना मग प्रत्येकच गोष्टीची भी भीती वाटते.
हा भीती वाटायला लागते ते स्ट्रॉंग म्हणजे स्ट्रॉंग बनल पाहिजे ना? हाण कसं इकडे खेळलो तिकडे पडलो.
बरोबर आहे तुझ्या ताईची मुलगी वगैरे कशी आहे तर
ती